हा नमस्कार भाो.
नमस्कार काय चाललंय.
काय नाही नि म्हणत आत्ताच जेवण वगैरे झालं बसत.
हो हो बाकी काय चाललं आपलं काम वगैरे
काय नाही बाकी तुमचं जेवण वगैय ना.
हो. काय आता काहीच नाही आता काय जेवण केलं वरण भात पोळी भाजी एकदम आरोग्यदायी जीवन चालू आहे बघा एकदम आरोग्यदायी जेवण करायचं मस्त निवांत झोप यायची. आरोग्य समा आहेचे.
मग आरोग्य इंपारटंट आहे ना.
हो हो.
त्याच्यावर तर लक्ष दिलंच पाहिजे.
आरोग्य खरंच इम्पॉर्टंट आहे यात का शंका नाही. मग बाकी तुम कशी कशी तबडे
काय तब्येत वगैरे मस्त आहे सध्या आत्ता जेवण वगैरे गेले बाहेर जेवायला गेल होतो.
हो.
जेवण वगैरे केलं मस्त. आता थोडा मित्राचा बड्डे होता बर्थडे सेलिब्रेट वगैरे केला साजरा केला ते बडडे
हो.
त्यामध्ये पटाके वगैरे फोडले काही पट केक वगैरे कट केला. त्यामध्ये फोटो वगैरे काढले. आणि नंतर मंग असंच मित्रांसोबत गप्पावर बसल होतो.
हो हो.
आत्ताच थोडा वेळ ला तेव्हा रूम मध्ये येऊन बसलाय पाऊस यायला लागला होता त्याच्यामु
हो हो हो मग बाकी काय? काहीच नाही हो सेम नाही. काय करता पावसाचा एक थेंबही नाही काय करता वातावरण दूषित आहे. पाऊस पडत नाही आमचा
आमच्याकडे झाल होत आत्ता स्लो पण आता बंद झाला परत
ह. आजच्या पंधरा हो का आमच्याकडे काहीच नाही हो खूप शेतकरी आशा लावून बसले का? काय करतात त्याला काही ऑप्शन नाही आपल्याडे
आमच्याकडे पण पंधरा दिवसापूर्वी म्हणजे पंधरा दिवसापासून पाऊस नव्हता आजच. थोडा नॉर्मल काहीतरी पडलंय.
हो?
हो
बाकी काय विषय चाललय तुमचा
बाकी काहीच नाही निवांत सध्या काय ओ काय पेपर वगैरे काय म्हणत तुमचे
आमचे पेपर सध्या थोडे स्टिक्ट चालू आहेत म्हणजे अ पेपरच काय जरा बराबर हे नाही का म्हणजे थोडा अभ्यास कमीच नाआणि त्याला काय म्हणतो आपण पेपर मरी जला सिट्रिक आहे आमच्या कॉलेज ला म्हणजे पुढं आयडी वग युनिवर्सिटी आहे आणि पेपर चेंज येत आहे,
तुम्ही अभ्यास सोडून वेगळ्या नादात असाल त्याच्यामुळे होऊ शकत असं,
हो तेही खरं आहे तुमचं म्हणणं,
बाकी शेती काम वगैरे काय चालू आहे सध्या?
बाकी काय काम आता हे पाऊस नाही ना पाऊस नाही तर काही सुतरानं नाही, काय करता हेच काही पाणी वगैरे लावणं पाणी वगैरे भरणं काय करणा
मालं वगैरे सुकतय सध्या पाऊस नाही नसल्यामुळे
हो ना खूपच अवघड झालं हो काम काय तर
येईल येईल आता पडता झाला म्हटलं दमबा दमबा नाही कसा तरी येईल पाऊस
हो ना
का पीक विमा वगैरे भरला काय नाही तुम्ही मग?
हा भराईचा आहे वाटतं ओ
भरायचं आहे का
हो शेवट तारीख किती आहे?
त्याची एकतीस जुलै आहे वाटते
एकवीस जुलैय
एकतीस एकतीस जुलै,
एकतीस जुलै भरून द्यावं लागला आमला आम्ही बघला नाही काय लावला‍ ते पीक पेरा ऑनलाईन वाल्याकडे जावं लागतय की
नाही पिक पेरायचं आणि याचा संबंध नाही ना
हा
कितव वेधून पिक पेराच संबंध काय सद्ध्या
हो तेही खरं आहे,
सध्या पिक विमा भरायचा पिक विमा भरल्यानंतर मग त्या पद्धतीने पिक पेरा लावायचा
हो हो
गाईचा काम आलया बघं तो
होय तुमचा भरला की तुम्ही काय काय लावलंय पिक
नाही आम्ही पिक पीकविमा भरलाच नाही अजून कारण ते पिक विमामध्ये थोडं कंपन्यांनी थोडी अट टाकलेली ज्यांना कर्ज घेतलेले आहे त्यांना पिकवीमा भेटणार नाही अशी काहीतरी आठ टाकलेली आहे तर त्याची केस वगैरे काही तरी चालू आहे कोर्टामध्ये त्याच्यामुळे मी पिक विमा भरला नाही अजून,
म्हणजे काय म्हंटलं तुम्ही पीक विम्याची केस चालू आहे?
हो यावर्षी नवीन नियम म्हणजे कंपनीनी नवीन नियम लागू केले त्याच्यामध्ये
हो
कि ज्यांनी पीक कर्ज घेतलाय त्यांना पीक विमा दिला जाणार नाही म्हणे पिक विमा भरून पण आता कर्ज तर कर्ज शेतकरी तर कर्ज तर घ्यावाच लागणार ना शेतकऱ्याला
हो हो तर सरकार काय
तर पिक विमा कंपन्या म्हणत्य की आम्ही हे देणार नाही मग त्या विरुद्ध काहीतरी आंदोलन वगैरे चालू होतं? आता ते काय होतं काय नाही ते बघावं लांगन असं एकतीस तारीख शेवटची आहे तर मग ज्या वेेळेस तारीख अजून म्हणजे वाढून भेटेल आपल्याला मुदत वाढ भेटेल,
मुदतवाढ भेटल्यानंतर तर मग भरू असा विचार होता किंवा एकतीस तारखेला मग. तीस तारखेला भरून टाकून नाहीटला असं.
हो हो.
अ.
पण ते काय शेतकऱ्यांना कायी लावल्या होत न पीक कर्ताचा.
म्हणजे ज्यांनी पीक कर्ज भरलेलं आहे घेतलेलं आहे त्यांना पिक क भेडणार नाही असं होत म्हणजे.
आणि ते कर्जमातीचे काय अटी आहे?
ख जमाीबद्दल आपल्याला एवढं माहिती नाही पण रेग्युलरवालेलान्स हजार भेटणार असं बहतं काय. ब का. जे रेग्युलर कर्ज परत फेड करता का त्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन.
आणि ती रक्कम ते एक लाख केली म्हणता ना त्यांनी.
नाही त्याबद्दल मला एवढं डिटेल मध्ये म्हणजे माहिती नाही ते विचारपू कराव लागेल आता घरी गेल्या शती काही समजणार नाही आपल्याला एवढं.
हो म्हणजे तुम्ही आता बाहेर आहात का?
मला पण. हा.
बा बाहेर आह का?
नाही रूम मध्ये बसलोय.
हो हो बरोबर आहे काय करतात शासनाने काय केलंय की अ जर लावलाय. अगदर काही जास्त पट लावलं होता आपल्या. की ज्या कामा. आपल्यालायच हे करतोय ना? पीक कर्ज काढलंय आपण पीक कर्त त्यांचकीच आहे म्हणजे ज्या असत. ना भरलंच नाही. त्या शेतकऱ्याला कर्जमाफी आणि जो भरतोय तो करतोय तर त्याला उलट म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा.
ते आहे ना प्रोत्साहन काहीतरी आहे ना बते पन्नास हार.
प्रोत्साहन प खर तरर त्या शेतकरी बरतोय ना तो त्या शेतकऱ्या. यामाना करायला पाहिजे कारण तो नियमित खडे पडतोय. आता तू करतच नाही मी एक विचार करा. जो व्यक्ती करतच नाही त्याला तुम्ही कर्जमाफी ज काय म्हणजे
हो.
तो करतोय म्हणजे तो त्याच्या कष्टाचा पैसाच माल देतोय कि वापस घेतला येतो. करत नाही त्याला उलटी कारवाई करायला पाहिजे तर ते उलट करतायत. जना जे करतय त्याला देत नाही ते.
ते आहे.
काय करता आता?
उलटा कारभार असतो सगळा
होणताच सरवा चालू आहे.
नियम नियम वगैरे सगळे चुकीचे असतात.
हो ना काय करत आता काही ऑप्शन नाही हो.
आता जे आलं तस वारालास आपल्याला उपडवं लागेल असं म्हणतात ना.
हो आता काय शेतका. तर ना गव्हर्मेंटच्या लोकांना सत्व येतात का. सेंटरल ला आठवायला. कोणाला नव्व लागते आणि ते शेतकऱ्यांना दहा दहा रुपये. जमा कराव लागते पीक कंपन्या काय देतात. सचिन आठशिर्पी पिक माझ कशाला इन्शुरन्स काढायचा.
एक एक रुपयया गोळा गाळा लागतो.
हो ना आता या या काही लोक. नाही ना सतत नेऊन एक दिवस कामा काम करावं लागते शेत. मजुरी तर मजुरी मागताय पाचशे रुपये रोज इथ उत्पन्न होतय खर्च जास्त होत. उत्पन्नस कमी राहतय ना त्याच्यात पासा पाणी पडत काही नाही. काय काता ऑप्शन नाही होऊ शेतकऱ्याकडे
पाणी सध्या टायमावरते म
हो ना काय चातो आता-
प्रसेिजन किती बो का?
मंग बाकी काय चाललं तुमचं?
बाकी काहीच नाही निवांत सध्या
निवांत एकदम निवांत.
हम्म.
मग आता काही काय काषत काम वगैरे आटप
म सध्या एवर्षी कामच नाही आपल्याला कारण तोरी वगैरे लावून दिल्या आहे सगळ्या.
हो हो.
तरी तुरी अ आणि मक तरी निंदायचं काम नाही मक्का निेंदायचं काम नाही सगळं औषध मारून द्यायचं.
हो.
न तीन एककर तीन साडेतीीन कर चार एकर कर कशी वाटतं.
तुरीला काही खर्च येत नाही कि हो.
तुरीला काहीच अर्थ नाही.
पण हेच थोडं वातावरण खराब झालं तर प्रॉब्लेम होतो की म्हणता.
नाही नाही त्याला फक्त जास्त पाणी चालत नाही एवढं.
हो का? म्हणजे जास्त पाणी वगैरे आला तर खराब होते.
हा आपण सगळ तू याच्यावरती लावलेय बेड वरती
हो. पाणी नाही बुन जा च हो की
बर. आम् सगळ म्हणेो. कोकन मशीने लावले सगळ्या हा भेड पाणी त. पाणी तुंबत नाही वगैरे थोडी खराब होत नाही. आणि यावेशी सग टोकन मशीन पेरणी केलेली आहे.
हो.
त्यामुळे पेरणीला काही एवढ अडचणी आली.
हो का खर्चही खूप कमी लागतो असा ऐकलेलं आहे मी पुढंना खर्च म्हणजे त्याला खर्च कमी म्हणजे का कि तुम्ही? त्याला खत वगैरे जास्तच चालत नाही म्हणे.
लावायचं आणि एकदाच कट टाकायचं फक्त जेव्हा त्याला फुलं लागतील तेव्हा बस नंतर काही नंतर फक्त सोंगायचे बस नंतर काहीच काम नाही झालं मझ.
खरंच भारी बरखात चुरीचं काम खरंच भारी
हम्म ब चालतय मग
काम पाहिजे हो काय बाकी तुमचं जेवण वगैरे झालं की
हो जेवणच करतोय
हो काय ज वळेला
हां बिस्कीट वगैरे चालोय सुधा
हा असं ऐकले तुम्ही सध्या मॅगी वगैरे खूप खाताय म्हणे
काय करतात पर्याय नाहीआ सध्या
थोडं कमी का हो फास्ट फास्ट फूड खाऊ नका जरा मॅगी कमी खा मॅगीत काही इनग्र्रीडियंट नाहीत इथ म्हणजे फक्त मैदा मैदा हे होतो इन्ग्र्रीडियंट खूप कमी आहे. ब हो चालेल चालेल
चा
हो